आ कुठं आहेस.
हम्.
हॅलो.
ह.
हा कुठं आहेच म्हणलं.
हा दर आहे तू कुठ.
काय करायलस.
ना बसजेस्र.
अरे मला एक आयडिया आलता.
ब
आपण क एक. ॲज अ बिझनेस आयडिया म्हणून. रेस्टॉरंट उघडू काय उघड काय. जेवणाचं हा जेवणाच.
ह ह. त्या विचार केलाच नाही झागं.
हा थोडी माहिती घेतली जरा कसं काय काय वर्किंग असते ते.
हा हा.
आणि तुमचे पप्पा पण जर असं शेफ वगैरे आहेत ना त्यांच्याकडनं पण थोडी माहिती. घता येते कस काय का असते हँडलिंग वगैर कसं असते लोक. दकबरोबर तुला काय आयडिया आहे काय त्या रिलेटेड. आ.
ह क.
तुझा आवाज अडकला हलो जोरात बोल दे ना.
तोडीपय.
हो. हा मग आपण कसं आहे डेस्टिनेशन आपल्या इथलं रंकाळ वगैरे आहे ना जे मेन्स. फट आहे ना. तिथं तिथं उघड्याचं म्हणतं एक रेंटल जागा घेऊन.
हे पण नाहीे काय म्ह अरेण.
तुझा तुझा आवाज ल बारीक आलाय.
हॅलो, आता बघ आता, आवाजऽ हवा,
काय?
ब मोठऽ
तुझा आवाज काहीच इना.
आवाज पण थोडा,, तुझा,, थोडा.
माझा व्यवस्थित हाय.
मार, बरं ऐक ऐक. अस जरा चांगणी.
थांब, हा कट करतो, कट करतो,
हॅलो,